गरजायला लागलेय बघा हिकडं आता येतोयच पाऊस येऊ
आमच्याकडं काय नाहीये खरं मस्त वारच हो म्हण सुटले का कचरा लोटला आणि परत आलाय दारात.
दारात. हा आमच्या इथं पण तसच होतय सगळं मोकळ हाय.
हां हां मग काय तर. हो झाला लोटून लोटून आता किती दिवस झाल आठ दिवस नुसतं वारं सुटायलाच लागलय इथं
होय होय. मग अशी दुपारी पण आम्ही गेलतो तेव्हा तिथं पाऊस आलता. नंतर कमी आला तिथ झाडात. खाली एका बसलो होतो नाय तिथं बसूनच अ पूर्ण करायचं म्हणलं टास्क आणि भावाला केल्यानंतर कॉलच लागनच हम्म ठेवलं तसच हां तसच असणारय
हा ह काल पण काय रात्री बोलत होतीस हं काल पण त्या मॅडमच बोलत होतो म नाही त्या इकडं पण पाऊस पडायला चालु नव्हती इकड पण
तिकडं जरा कोकण भागाचा आहे रेंज जरा कमीच असत रेंज कमी असते जरा
काय आणि नंतर ना ते मिस झालं मिस पडलं ते सबमिट झालं
ह्या ह्याला लय झालंय तसं
होय लय झालंत समजून ये झालं बं पहिला कॉल लागत नव्हता नेट
हां आई हो जीवून आलोय नको वाटायला लागलेय
झोपतेस काय जरा मग
झोपतीय कुठलं स्वयंपाक करायचंय की घरातला आत्ता ते हॉटेलच जरा खालं म्हणजे तसच होते
पोट गच्च हो असय का
तर यांनी म्हटले रोटी खाऊ नको चपाती खा खरं चपाती काय पण रोज रोज खातो ना
हां
हम् रोटी खाली.
फिरून आलिस मग इथल्या इथं?
होय.
देवालाच
देवाला म्हणजे जवळ जाऊन आलो तिकडं गेलो नाही. तिकडं जायचं आता नंतर बघायच.
जवळ कुठंय त देव?
अं, असं आदमापूर आहे ना, तसं आमच्या इथे लोकरेवाडी म्हणून मिनी आदमापूर पूर म्हणतेत त्याला तसं आहे. थ ह हो इथं हाय प्रसिद्ध आहे लय लय लांब लांबचे येतात. बाथरूम मधेय ते. होय.
हं हं.
बा! कधी गेलेलस मग?
कधी आजच की.
हा स काळी लवकर गेलेलीस का काय मग?
च इथन. चाळीस, किंवा चाळीस पंचाळीस किलोमीटर होत असल. आवरल्यावर अकरा वाजता गेलतो. निवांत.
बघ आता वार सुटल्यावर लगेच लाईट बंद केल लाईट घालवलीत.
ह आमच्याकडे मगाच धरण घालवली होती. आत्ता आली आमच्या इथं.
जरा वारं सुटाय भरोसा
हा, ते कायतर शॉर्ट सर्किट होईल, वायरा चिटकतील. नंतर ह तुटतेय किंवा झाडाच काय तर ओलं, दहापा तेन लागला समजा.
त्याच्यामुळे लगे बंद करून टाकले.
वायराना कोटिंग असते की. वायरना कोटिंग नाय, आता आले कोटिंग कर चालय सगळ्याच वयराना सरास. आधीच्या वायरांना कसं कोट टिंग नसायचं. त्यामुळे जरा, हं माग कडतेन जरा जरी त्याला झटून गेल तरी, माकड माकडतेन मरत नव्हती व्हय?
होय होय.
तेच की
आ ता जरा प्रमाण कमी झालय.
कमी आलय अं नवीन साड्या कस शॅम्पूत घालतायसा काय तुम्ही?
हा पहिल्यांदा धूत
हां
हा शाम्पू तुन धुवायचं नवीन सगळ्या साड्या शॅम्पू न धुवायचं आणि कलर वगैरे जाणार असलं तर जा आपल्याला बघून कळतंय की ओके तर मग काय करायचं? मिठाच्या पाण्यात बुडवायचं. पहिल्यांदा निर्मा बिरमा काय घालायच नाही. त्याच पाण्यात बुडवू एक दोन ते बुडवायचं म्हणजे धुऊन वाळवायच धुऊन वाळवायच असं दोन तीन वेळा करायचं मिठाच्या पाण्यात कलर नाही जात
जात नाय हं हं एक चार पाच साड्या आहेत अजून धुतल्याच नाहीत आज धुवायच्या होत्या. आणि कॅन्सल झालं. पावसात च्या हेन वाळते नाही वाळते तेे
होय
मग धुतलं नाही
आता ऊन बघून सकाळच दिवस भर पाऊस नसतोय दिवस भर र पाऊस नसतोय ह्या वळेला
पाऊस येतोय हा मग आता उद्या धुवायचं सकाळी.
हा लवकर धुवून
हा रोज आमचं धुन होत सातला.
हं काय म्हणलिस?
लवकर होते म्हणलं रोज आमच सात साडेसातला धुन होते धुवून.
एवढं लवकर धुतास?
होय आमच्यात लवकर आवरतात सगळे.
अंघोळ तर मु
होतेया होय. कसं आमटी, चपाती, भात बसतात ना हे सकाळी हं त्यांनी बसले की कायतर वरच भाजी, आमटी, भाततेन करायच्या. घर लोटायची आणि धून धुवायचं
झालं.
झालं धुन धुतलं की तोवर मुलगा उडतोय. मुलगा बाथरूमला ते जाऊ आला की त्याला आंघोळ घालायचं. त्याला चारायचं आणि जायचंय यायला मग आठ साडेआठ ला
हो झालं सगळं
हां झालं मग संध्याकाळच त्यांनी काय करत नाहीत.
तरी बघ सकाळची तर मदत करतात.
मी करा पण म्हणत नाही मग मी. काय कसं. होय होय तेवढंच बास म्हणतोय.
होयच की.
ती डोला सिल्क नाही का साडी.
हा.
ती आणली. हा घेतली. तीच आणली की आत्तींना. हम्म बाराशे किती तरी बसल तिला. चांगले असं चापून. चापून बसते अंगा बरोबर. हम् कसं हलकी घ्यायची काय नाही हलकी घेतलेलं असं कधी ना कधी फाटून जाते असं चांगली घे. घेतल की राहत्या नई. ह्या फंक्शन ला ते त्या फंक्शनला नेसुन. हा बाबा ह्या कार्यक्रमाला घेतल होत हा आठवून राहत्या हा म्हणूनच घेतली हा हा. हम् फोन केला त्यांना कुठला कलर नाही. त्यांना वाटलं मला. घ्यालागलोय मग तुला आंबा कलर तेन घे म्हणलीत मला नाही म्हणलं तुम्हाला घ्याला घ्यायलालागलोय मग त्यांना तरी पण आंबा कलर पसंत पडला होता, नको म्हणलं मला तो आवडला नाही. लई भडक वाटतोय नई आंबा कलर. हा मग घेतलो नाही ते घेतलो.
चालतय की.
हम जोडव्या तेवढ्या केल्या आणि आलो मग तरी पण ते गुलाबजामूनच. पाकीट पाकीट तेन घ्यायच लक्षातच नाही, घरात आल्यावर बाळ म्हणायला लागलय खाऊ घेतली नाहीस काय.
अगं मला लई केलंस आता कोणाला तर. पाठवून घेऊन ये.
नाही जवळ नाहीच ना त्यात. किलोमीटर आहे ते गावच हा आता उद्या. दादा ऑफिसला गेल्यावर.
ऑफिसला गेल्यावर आनत्यात मग बनवायचं.
हा हा.
बोल की.
मग आणी काय.
निवांत.
आपण घरी कसं चिकन बनवतोय तसं नसतयच हॉटेलमध्ये नुसत वरण वरण शिजवून घेतलेलं. कचकच कचकच लागालत चिकन पूर्ण शिजलेल. त नव्हत असं
होर सांगतील ना म टल म
खाल्लं नाही हना दिलं ती पीस पीस काढून
सांगायच ब पैसे तर नर असतात
होय दोनशे रुपये
पाठ
म के् ख एकशे तरोर एकशे ऐंशी असेच हॉटेलनुसार पण असते ना कुठल्या हॉटेलमध्येचोचतेका हॉटेलमध्ये
हा हा हा हा हा तसलं असतयं.
हा लय दिवस झाला आता जवळ जवळ दोन तीन महिने झाले होत खाऊन.
हा हा ह.
आणि काय.
काय नाही उगचंस जरा धुन पडलं होतं तुम्ही धुण्याच लक्ष ध्यान केल्यावर धुण्याच लक्षात आलं. तर अंघोळ केली होती कपडे पडले होते. तेवढं धुऊन टाकलं.
बोल की. मी पण आता स्वपाक पाल लागणार. भांडी घासुन.
भांडी घासायच्यात अजून.
होय आता घासायची की. सकाळची एक फेऱ्या होत्या र दुपारची पोर जेवत्यात आधीमधी. ते दोन वेळा त्याची भांडी पड त्यात काय तर गरम करून काढून ठेवायचं उरलेलं.
होय.
जरा चहा करून प्यायचं आणि मग ती सगळी भांडी घासायची आणि मग परत स्वपकाला लागायचं असं करायचं.
मग किचन कट्यावरणं खाली घेऊन करताय काय?
नाही. खाली खाली येत नाहीत ते भिंतीतनं असं होल पाडून ते पाईप घेतल्या
उबारूनच करताय
होय.
हा हा सवय झाली असेल तुम्हाला
आता झाल्या पण उरसाच्या वेळेला जरा लईच जास्त करायच असला म्हणजे लइ वेळ उभारायचं त्रास होतयं
हा हा
आता सवय झालिया किती जेवण चार मानसांचं जेवण
ह तीच की किती एक थोड्या भाकरी लागत असतील.
हा पाच भाकरी बस झाल्या चपाती सहा सात केल्या कि बस होतंय हा